हॅलो.
हॅलो.. हा ऐकायला येतेना? ना आवाज फार कमी येतो. हो याला प्रॉब्लेम आहे जरा आता येतोय?
नाही अजून कमी येतो आवाज पूर्ण.
हम्म, हम्म, हम्म.
ते
काय तुमचा स्वयंपाक चाललं आहे का?
हा होय स्वयंपाक चालु आहे हा येतोय.
हो हो हो. अच्छा हां काय बनवत आहे. मग स्वयंपाकामध्ये काही स्पेशल बनवत आहे. का संडेचं?
स्पेशल असं काही नाही.
संडे आहे म्हटलं म्हणजे स्पेशली येतना म्हणून विचारल.
स्पेशल असं काही नाही स्पेशल म्हणजे सकाळीच बनवलं होत स्पेशल हा त्याच्यातच मग आज फक्त चपाती आणि आता भात ऍड करायच आता सकाळच आहे तेच खायचं.
हो हो खातो की
हा.
असतं आता मध्यंतरी सुट्टी होती. शुक्रवारी वगैरे तेव्हा केलं होतं मग आता संडेला नाही. म्हटलं जाऊदे संडे रिलॅक्स थोडा आपण कसं दिवसभर बाहेरच असतो रोजच ते स्वयंपाक स्वयंपाक पण नको वाटते मग सकाळी बनवून ठेवलं आहे तेच खायच.
हो म्हणजे पण तस झाल सकाळी जरा जास्त होत कारण ते कसं होते. आनलना सकाळी एकदा की दोन टाइम होऊनच जाते ते.
आणि तुम्ही वर्किंग आहात का मग?
हो मी वर्किंग आहे.
अच्छा कोणत्या फिल्ड मध्ये म्हणजे?
प्रोफेसर म्हणून आहे कॉलेजमध्ये.
हा, हा, हा इचलकरंजी ते कोल्हापूरचे तुम्हीच ना अच्छा हा, हां मी दुपर्यंत तुम्हालाच केला होता वाटतं.
हा हा.
हम्म, हम्म, हम्म. अच्छा मग सेट वगैरे दिली आहे का तुम्ही?
नाही अजून द्यायचे आता आहे. ना सेट्स
होम सायन्सचाच सब्जेक्ट ना तुमचा
हा होम सायन्स
ओके हम्म हम्म् सेट वगैरे भरलाय का? तुम्ही फॉर्म मग..
हो भरला ना अप्लाय केलाय की.
अच्छा. मी आ आता काही नाही करत ते सकाळचच आहे ते त्यांचं काम झाल्या ना ते इलेक्ट्रिशियन आले म मिस्टर वगैरे तिकडेच य आगरात मी आता इकडे बसले म्हटलं एक दोन कॉल तरी करून घेऊ आणि मग नंतर काय गरम करायचं ते आणि खायचं दुसरं काय पायच सकाळी परत अजून लवकर उठावं लागतं माझी स्कूल लवकर असते ना सात वाजता सात ते बारा शाळा सात ते सव्वा बारा स्कूल असते म्हणजे सकाळ दोन शिफ्ट मध्ये आहे ना स्कूल सकाळी साडेसात हा मग म्हणून मग खूप लवकर उठायला लागतो पाच वाजताच उठायला लागतं तेव्हा कुठे स्वयंपाक होतो डबे होतात सगळ्यांचे आणि मग परत जायला हळव आता स्कूल पण साडे सात सात किलोमीटर दूर आहे ना
हा किल्या बाहेर पडतल घरा तुम्हाला ह हॅलो तुमचाला आवाज य नाहीये कॉल कंटिन्यू राह दे कट करू नका